हा बोला. हा बोला. हा येतोय, येतो आवाज येतोय.
मग तुमचं ह्याच्याबद्दल बोला की, मला तुमचं कस बाल बालपण होत काय कसं?
लहान आम्ही काय आप आपलं मिडल क्लास फॅमिलीमध्येच होतो, घरी होतीत. आई वडील वगैरे सगळे होते, भाऊ होता एक हा हा आणि आजोबा वगैरे असे होतेत, सगळे आ शेती वगैरे आमची होती, परत अ जनावर पण असायची ते. मग काय? घरी आई वडील वगैरे शेतात तेन जायचे, शेती करायची त्यांनी मग घरी सगळं म काम आपली शेती घेवूया, लहान होतो. तोपर्यंत काय चालत होत, जरासं समजायला लागल्यानंतर मग अम् जेवणाच वगैरे तेन हा, जेवण वगैरे किमान हा म्हणजे भाजी, भात, कनिक मळून ठेवायच. जी आपली चपातीची मदत, म्हणून तितकं करायचं
ह्या तुम्ही मुली काय?
हो एकटीच मी पण मुलगी, नाही नाही एकटीच मी हा एकटीच होय. अ भाऊ एकटा आहे, खर लहान आहे तो, लहान आहे तो माझ्यापेक्षा लहान तो. म मग त्यामुळे कसं करायला लागायचं? असं एकट मग आईच्या वर ती सगळी जबाबदारी पडायची ना, त्यामुळे ते सगळं. थोडं थोडं, त्यांना मदत म्हणून मग करत होते मी चपाती, भाजी, चपातीची कणीक म्हणजे असल एकदम लहान असल्यामुळे, त्यावेळी एवढे काय चपाती वगैरे जमत नव्हती पण
हा हा.
किमान भाजी, भात करून ठेवायचा का हा कणीक मळून ठेवा आसं. करायचं ते हो. नंतर जस जस थोडं थोडस म्हणजे वय आपलं. कामाच्या हच झाल्यानंतर मग करत होते सगळं. चपाती म्हणा आपलं भाकरी वगैरे सगळ्या गोष्टी म करायच आई शेतकडडेई तोर्य थोडं थोडं करून ठेवायचं. सुट्टी दिवशी तर राहिलेला सगळा स्वयंपाक करायला पाहिजे. हा त्यामुळे काय? हा म्हणजे स्वयंपाकसा लहानपणापासून करायचं येत स्वतःने हा म्हणजे आवड असं नाही पण ते माहि च होत ना बाबा करायला लाग. त्यामुळे ते करायचच हा असं ते म्हणा किंवा आपली मग काय कपडे भांडी ही कामं तर कायही नॉर्मल आहेत मुलींना लहान. पनापासून लावलेलीच असतात ते एक असायची आणि मग शेतात वगैरे ते मग मग थोडं थोडं. लेलं होत आसाममध्येध्ये काय शाळेतून वेळ एवढा शेतात भेटत न. सुट्टी दिवशी थोडंफार तेवढं करायला जायच होतो. जास्त असं काय नाहीये पण करायचं मग नंतर म. जास्ती काम झालं ते लागणार नंतर शेतातलं काम लागलं. दस्तेच हो.
ओ काे तुमची इकडे पण आहे कशी ते नवरऱ्याच्या घरी.
हा मिस््रांच्या घरी पण शेती आहे तिथं पण मग तिथं तिकडे गेल्यानंतर पण इकडे मिस्टर आणि त्यांची बहीण असे दोघंच. आणि आई वडील दि इथे पण एवढीच कुटुंबात लागली महिनींच लग्न त्यांच्या झालेलं आहे. मग हे एकटंच मग त्यामुळे असं घेऊन असं जाऊ वगैरे असं वगैरे कोण नाही एकटीच मी पण हेतो. होय मग त्यामुळ सगळंच करावं लागलं कुठली गोष्ट करायची नाही असं नाही.
जाऊ पण असं वाटते की एक एक टायमाला जाऊ पण पाहिजे.
हा अशा वेळ वाटतय की अरे नाई कोणत सोबत पाहिजे काण ठरायला ना किमान कि म्हण मी चपाती मी भाजी आमटी केली तू चपाती चार कर म्हणाय तर गात. गरच की
हा होय होय मला पण असंच वाटते मी पण एकटीव असल्यामुळ एकटीत्र जाऊ पाहिजे जरा तर काहीत जरा तर मदत करतेव काहीत.
होय असं नाही खरंच वाटतं की असं बाबा कोणतरी पाहिजे आपल्यासोबत तसं. तर ते हा थोडसं म्हणजे कधी असं काहीत आजारी वगैरे पडलं किंवा काय झालं तर असं वाटत. तेरे नाही कोणत असत सोबत तर हे केलं असतं.
केलंसत
हो हो होय.
हो हो मग तुम्हाला पण दोन मुलंच मला प दोन मुलं ते असल्यामुळे तुमच समजून येतो मला पण खते. मी एकदा तर तीस मे तेच म्हणत असतो हना तिघं पण तेच हयचं मी एकटीच किती होन करायच म्हणतो.
माझ सेम सेम माझ पण तेच होते सकाळी गेलीत की मी एक दहा मिनटं खरंच सांगते सगळी ही घरात न गेलीत का नाही मी अशी शांत बसते. द मि चहा क घेतलेला असत आणि मी फक्त सगळ्या घर नजरिरवततेता कुठल्या रूमध चालू. कररू
चारू कर हो सेम मी पण हच करतो.
त नेमका मुलाची दफ्तरा पासून उचला. ती गडबडी दफ्तर ठेवून टाकून गेलेली असतात. कपडे बदललेले ती टाकून गेलेले असतात हिकडं तिकडं दुसरं म्हणजे ती काय तर घ्यायला जाऊन विस्कटलेलं असतय त्यांनी. सगळं अस हे झालेलं असतय मग विचार करतोय. आता ह्या रूम मध्ये जाऊन करायचं. त्या रूम मध्ये आंघोळ केल्यानंतर टॉवेल्स वगैरे तशीच असतात हिकडं तिकडं. हे असली ना काम ती. ते सगळं आवरावर कराया होय.
हम्म.
ते आवरावर करस तोपर्यंत तरी किमान अ गेलेलं अस ते बारा वाजलेलं कळत नाही. कधी?
हम्म हम्म. होय होय होय मी तर सगळी काम आवरल्या शिवाय चहा पीत नाही. सगळी कामं औवरुण निवांत बसून चहा पितो.
मी नाही करतो, मी सकाळचं कसं होतंय मुळातच उठायला लागतंय साडेपाच, पावणे सहाला लवकर उठायला लागतय मग त्यावेेळे कस फक् गरम पाणी फक्त पिलेलं असतं एक ग्लास फक्त. त्यावेळी उठल्या बरोबर मग त्या गरम पाणी पिल्यानंतर जी दोन तास क नाय कंटिन्यू धावपळ झालेली असत्या. तर गॅस व स्वीज खरं फक्त सगळ धावपळ ते ह्याला पोरांचा नाष्टा बनवायचा त्यांना दूध गरम करायचं. धाट मुलगा आहे तो ते चोकस खातोय त्यातन, थोरला मुलगा तो काय तो तसलं खात नाही. त्याला लागतय जरासा तेवढाच अर्धा कप चहा नॉर्मली कवा तर पितोय, कवा तर नाही त्याच त्यांच हे करायचं मिस्टर जिम ला जातात. च्या अंडी वगैरे हे उकडून ठेवायचं त्याच्यानंतर त्यांना ते मग प्रोटीन शेक करून ठेवाय अशी कामं ठरली अशी पटपट पटपट दोन तासात क नाय त्यांचा डब्बा बनवायचा हे अशी दोन तासात काम भरलेली अस स की काम दोन तासात.
हो हो. लई सकाळ नऊ वाजूपर्य काही खरं म्हणजे सकाळी नऊ वाजूपर्त कुठल्याच बईला सकाळी टाईम पुरत पण नाही आणि ते रेस्ट पण नसते.
नसत्या. मग ते असं वाट
प धावपळ.
त्या दोन तासात ना मग काय करते म म आणि गडबडीत गडबडीत मग ते मुलांना जायला वेळच होतोय. म ती आता तर त्या पावसाची ना गडबड करत्या जायाला. जरा एक पाच, दहा मिनटं लवकर जाया बघतात, का तर पाऊस आला की थांबायला ते म्हणत्यात त्यांना गडबड बघून मग ते खायलाच होत नाही. ती गेलीत सगळी की मग दहा मिनट अशी ग बसलेल असतोय. मी पण शांत बसतोय आणि विचार तवा विचार करत असते म्हणजे हे काम चालू करू ते चालू करू?
किती काम खरं अहं अहं लई पडलेला असत्यात ओ. सगळी पोरं गेल कणी काम लई पडलेल असत्यात घरी.
होय होय.
काय करू काय नही कळतच नाही.
तुम्हाला पण तसच होत असणारय. आता मुलंच न्हाय म्हणल्यावरती.
हो, हो. मला तर काही कळतच नाही. मी साडेपाच वाजता उठून चालू केलो. तसल्या ते वेगळ् वेगळ् डबं असत्यात. ते दोन डबं कराला लागत्यात. म्हणजे एक शॉर्ट ब्रेक एक ल लंच ब्रेक. असं करायला लागते ना यांना. ते शॉर्ट ब्रेकला तीथं काय तर तो, कट्टाळ येतय, चिप्स वगैरे. नाहीतर इथं आमचं हॉटेलाय. ते म्हणजे इथं गावात. तिथनं काय करतो. पोहे, उपीट अस एकाद पारसल आणतो. मला कट्टाळ येऊन. ती चपाती- भाजी बनवायचं काय. आणि हे नाश्ता बनवून द्यायचा यांना.
होय.
कटाळा येतोय एकदा मला. करून, करून, करून. मग तसं करून, त्यांचा डब्बा. आणि मिस्टरांचा डब्बा का नॉर्मल ते चपाती - भाजी, आमटी - भात. आणि जरा काही तर असं, काकडी असेल तर काकडी. नाही तर जर आंबा अस तर काय तर स्नॅक्स वगैरे, चिरून घालतो त्यांना.
हा.
त्यांचं काय नसतय. का हाय ते खाऊन जात्यात त्यांनी.
बर.
हम्म.
कारण शाळेमध्ये लागतेय, म्हटल्याव. ते द्याय लागतय. मुलां साठी. ती मुलास्नी पण आपलं लागतय असं नाहीये. पण ते शाळेेत अस लागतेय, म्हटल्यावं ती. घेऊ द्याला लागतय.
हो, हो. आमच्यात घरी काय हाय ते, खात्यात सोडा. पोरं त
आमचं पण तेचंय. पोरांचं काय, तसं काय नसतंया. काय असेल ते खातात. हा, हॅलो.
काय असेल ते खातात. हो, हो खात्यात. पोरांचं का ते एक नाही आमचं. काय दिल ते, खात्यात बा पोर पण. जरा हेच पाहिजे. तेच पाहिजे. असं, काही नाही.
होय, हो. बरं, चालतय मग. आपण बोलुया नंतर आणि हा.
हा, हा. बर ठीकय.
हा.